अ हो तुमचा आवाज येतो क्लअर माझा आवाज येतोय का तुम्हाला
हो एकदम क्लिअर येतोय
आता बहुते बरोबर झालं वाटतं
मग अशी काहीतरी प्रॉब्लेम आला असेल
हा ते पण असेल मग काय म्हणताय बाकी
हम ह
मी क्रिकेट खेळ दगे नाही
ते नाही हो आता काय खेळायलाच मत
ओके म्हणजे क्रिकेट म्हणजे आपण हे मैदानी खेळ असतो ना हा इई ट्वेंटी प्रोट का आलं त्याच काय झालं
ई ट्वेंटी पेट्रोलच त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतं ना सध्या खूप
म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम होतो मला काय मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही कार माडे गाडी नाही काही नाही
अच्छा तुम्हाला थोडीशी माहिती देतो त्याविषयी पुढ माहितीुम्हाला सांगतो मी त्याविषयी इथेनॉल आहे ना इथेनॉल हे
हम्म
हे पण पण तो तेवढाच ज्वलनशील नाही त्याच्यामध्ये साखरीचं प्रमाण पण आहे त्याच्यामध्ये थोडसं इम्प्युरिटी पण असते तो आपल्या साखरेच्या ऊसापासून म्हणतो ऊस गहू ह त कडबा उडतो ना खालती ध त्यापासून ते इथेनॉल बनत आणि ते आता आपलं घर कायत पेट्रोल तर पेट्रोल काय करत पेट्रोल गाडी े पे पिष्ट सांगत ना तुम्हाला ते पिष्ट चार असतात किंवा तन असतात हा ते चार किंवा तीन पिस्टन असात त्या पिस्टनच्या वरती एक ब्लॉक असतो त्या ब्लॉकमध्येध्ये त्या पेट्रोलने एक छोटासा स्पोट होतो पण तो स्पोट होतो त्या स्फोटने तो पिस्टल खाली जातो आणि ह्या मोवमेंटमुळे